हॅलो.
हॅलो.
ह आवाज येऊन राहिला का?
हम्.
हा बोला.
काय चालू आहे?
काहीच नाही बाबा स्वयंपाक चालू आहे. तुमचा झाला काय?
नाही बा.
हो ना मी टास्क कंप्लीट करत नव्हते मग याच्याशिवाय ते पुढचे टास्क येत नाही ना.
नाही मग सगळे त्या मलेच आले नाही अजून.
नाही का आले ना सगळ नसतं आले.
नाही बा मले तर आलंय नाही.
ना कालय जणीले आले ना.
कोणची अशी बोल याचेच काय?
नाही बोलायच नाही.
रेकॉर्डिंग च मला आली नाही मी घरलंय ट्राय करू आली पण येऊनच नाही रायला.
हा काय रिफ्रेश केला का तुम्ही?
केला ना?
ह का मलाही नेऊन जालं एकपरी पण मग म्हटलं आता माझे वीस कम्प्लीट झाले तर मग ते काय?
मग माझी हे झाले ना आणि ते पैसे बाकी आहेत फक्त.
हा कामाचे पैसे बाकी आहेत अजून बाकीचे आले म्हणतात पैसे आले.
हा पैसे ज्याचे येले असतील ते लिहिले असतील मग पैसे म्हणजे याच्या याच्यात येलाय फक्त खात्यात नाही दाखवूयला.
म ना खात्यात तर माझी नाही दाखूला याच्यात काय येलसा. तर काय मिळत हे बाकीचे केल्यावर काय होते काही नाही आता.
ते आल्याशिवाय येतय नशींना मग अस.
हाव तसच अशीन म्हण तुम्हाला टास्क येऊन नाही राहायला. म्हटलं जाऊ आता लागुन रायल तर करून घ्यायला पुरतक.
नाही मले दोघीचे आलते काल फोन. तुमच गोंदळायचे म्हणे तुमचं झालं काय झालं काय? म्हटलं माझं झालं काल मग मी याला शिकून राहिल त म म्हटलं आता बाहेर बाहेर यायला आता ते त्याच्यासोबत बोलू काय दोन दोन खेप तेस कऊ
नाही बरोबर आहे परी
एक दोन जणी जेव चलले आता.
हो ना मग असं करायला मत की दोघीचे नंबर पाठवून दे जा.
मी म्हटलं एकजण आहे तुम्हाला देऊ काय नंबर म्हणे पहिले तुम्ही बोलून घ्या म्ह मग आता मंग जा तर मंग राहिल आणि डबल तिजस मग डबल एकीच दोघी डबल तीनच केला रात्री केला मग. सकाळी बोलल्यावर मग अजून केला. म्हटलं आता बही रा आता नाही उसलं ओके एक वेळ झालं दोन वेळ झाला.
नाही मग उमईलाच देतात त्याच नंबर मी ते दोन दोन वेळा करून मग होऊन जातात.
हो करजा ना. ते करत जा ना अस गेलं की शाळ ब केलं.
हो चालते चालते नाही बी बोलले चालत रेकॉर्डिंग झालं की झालं फक्त.
ते आलता का मग ते आड आखोडचा बाईचा. तिथे राहिली वाटते त कामा रस्तेला ते कामात असते ना उचलत नाही म्हणते. हम्म.
म जाऊ जे दिवसा उचसल्याचं असल की उसल्याच नाही तर मग राहिल.
तेच ना मंग.
तुम्हाला लागला बग तेव्हा द्या अढावा तेल लावला तेल लागला बी नाही.
हं
ताई बोयला तयार आहेत बरं पण मग ते तर जा लागूनच नाही राहीला तर पर थोड्या वेळानं अजुन ट्राय कराय लागेल.
हम्म मॅडला करता की नाही कर ना फोन.
अरे नाही ना करता नाही लागूनच नाही राहायला.
कलं येते की नाही येत.
मग दोन तीन वेळेस नंबर ड्रायल केला तरी लागूनच नाही रायला.
हम्म
हम्म म्हटलं आ स्वपाक करता करत झाले झाले दोन तीन कॉलेज झाले तरी बस दोन तीन मग करतो होन जातात मग कंप्लिट पडापट.
हा
हम्म
आता काय काही नाही करतो दोन जणीले विद्या ताईले. आं
करते ब ते.
हा करते आज शब्द दिले पाठनंतर घेला त्याचे.
हा पाठांतर घेत असतो ना मग म्हणती मॅडम विचारत नाही म्हटलं म मॅडम. सांगतो ना विचार मला फोन आला.
नाही आता हे दोन दिवस का झााला माहिितय काय मी त्या त्या दिवशी विचारून सगळे. पण लेकर आहे की नाही एका लाईन मध्ये नाच कि माझी तब्येत नव्हती चांगली ो दुखे मग तेली म्हटलं जाऊ द्या आता उद्याटलं टेस्ट आहेी नाही उद्या तमच्या शब्द्थ पाठ घेतून वाचनने घेत. तू म्हटलं हम् आता उद्या घेन मी ते. हम् उद्या त्याची शब्द घेन टेस्ट घिंद न उ तकमा. उद्या एव टेन्शन नाही राह हम् आता त्याचा एक दिवस वाचनाचा ठेवणार आहे.
हो ना वाचना वाचन घेता मराठी इंग्लिश.
हा इंग् हा ना तेच ना आता मराठी इंगलिशच एक दिव वाचणारलाच ठेवणार एक दिवस इंग्िश आणि एक दिवस मरा. स्पेशल वाचन दिवस फक्त त्या दिवशी काय शिकवनायचं.
ते कसं आता त्या लि लिरच एवढं हे ना फक्त आता ते वाचन पाहिजे.
हो हो.
तर मराठीचं वाचन.
हम्म मराठी इंग्लिश दोन्ही घेणार आहे आता एक दिवस. हम् तस तर आता शुक्रवारच ठेवणार आहे म्हणजे शनिवारी टेस्ट राहते मग.
ह्म्म खराब होत फु.
बाकी तुमचा अजून स्वयंपाक बाकीश.
ज. उंडा विच राहील.
हा ना चांगलाय टेन्शन नसते ऐकते.
पेन्शनचा काही निगम आता करावं लाग. सकाळी केलं मत. मी नेमेल की नसकला वते नस म पोट.
हा ना म नाही म पोटाच तासले बेकार असते आता मलाच. पोटाचा त्रास आहे की नाही मला माहित आहे की त्रास होतो पोटाचा तर.
म माझं तसच आहे मरोपती शैरी असं आलं. त्याच्या अगोदरच दुखणे लागत.
ह ना ते असते ते म. तुम्ही क नाही एकदा माहिती का डॉक्टर ला दाखवून पहा सोग्राफी करून.
केले मी सोनोग्राफी केला इंडोस्क्राफी केला सगळं सगळं केलं. सिटी स्क.
म्ह आता मी सोनोग्राफी केली तर माझ्याच्यात किडनी स्टोन आहे त्या.
मग्या जेत कशी नाही निघ.
ह ना किडनी ह ना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे आता किडनी स्टोनच्या औषधचा.
कमी पण लय झालं ना तर दुखणं पहिलेलं नाही असं तर. लाे म्हले उलटे भ सगळं अस. नाही खा दर्याली होद्ात ना.
हो जाऊदे बाई देवाच्या वरष सोडून द्याय लागते आता काय.
हा डले तिकडे गेल होत.
होा ना हो सांगत मले रूपाल तई आलत्या म्हणून त्या तई म्हण हो.
. तिनच तिन तिनच सांगितलं होतं ना की इकडे मग तिकडे केलेही केल्या म्ही. पण ते सम नत मग अजून इकडे वाईट केले.
हो ते कसं सगळंच करून पहा लागते.
अरे मी किती किती वर्ष झाली मग आता मला म पोर. पोरग झाल पासून चालूय. घरच काही गोळ्या घेणं काही औषध घेणं दवाखानना सगळं.
सगळंच जीव कावती असा दावाखान्याले बी.
मग पैसा किली गेला श पण.
हम् हो त तब्येत नाही म का. त कसं दिसत दुःख कोणाला दिसते अंदरचं दुख कोणाला दिसतेयं नाही असं आहे ना ते.
त्याच्यान मग पण आता लय कमी झाली माजे असं म्हण... पंधरा दिवस जतो
तुम्हाला लागलं बाई पाच कॉल झाला रे सव्वा कॉल माझा हाय. मग पाच कॉल हा पाच कॉल झालेला लागला तुम्हालासहावा कॉल.
हाव ना सहाच होती नं वाटते.
नाही नाही पाचचं होते फक्त. तुम्ही काय म्हणले? तेल लागलं तर मग फारच चांगलं तेल मग अजून दोन होईल. तशल मग आपल्या आपल्या बायला लावलात पुरते मी दुऱ बायला लावलं की ते बोलत ना मग असं हाय नं बे.
हावं नाही मी तुम्हाला देतोय का बरी नंबर.
नाई गरम कराला लागते नं काय कीं म
चांगली बोलली मंग.
नाही नाही अग ते नाही तुम्ही एका बाईचा नंबर देलता की नाही तिनंच केलता. पहिलं मी करतो म्हणेन तिनें केला नाही मग मी करतो म्हटलं नाही म्हणे करू नका मी कामात आहे म्हणे म्हटलो म..
हं तसेव्ह करतात तें.
मग त्याच्यासाठी मी इथेला नाही म्हूनझ कॉल कम्प्लीट नाही झालं नाही आता पण झा असते कॉल कम्प्लीट.
हम.
न आपण काय आता बोलायच म्हण मनसोक्त आपल्याला मुद्दे आहेतच बोलायचे. हम् आता त्या ताई सोबत दहा मिनिटाच्या वर बोलली अकरा मिनिटं.
हा
सुनीता त्यासोबत आता तुमच झाला की परत तिले विचारत का शे रिकामा पण स्यंपाक करता करता म्हणजे स्वयंपाक करता करता आठवतही नाही म हम्म. किती मिनिटं झाल मल पाह द्या फक्त आता. एक मिनिट थांब जरा.
सात मिनिट.
सात सात अजून द तीन मिनटं टाइम आहे तीनट करू गप्पा आता अजून. अजून कधी लागला तर मगी तुम्हाला आठ वाजता करन जर समज लागला की. हम्म नाही मग काम करता करता मग कॉल ही केल्या जातात ना असं आहे.
हम् तुमच्या त्याच्यावर दाखवत असशील ना किती बोलल काय.
हा दाखवते ना नाही त लॉक पडते कीं म्हनून लवकर दिसत नाहीं.
आह.
मोबाईल लॉक होते कीं नाहीं..
हम् हम.
हा म्हणून लवकर दिसत नाही याचा कस ते आवाजही हे होत नाही ना.
याच्यावर नाही. ते आपण तें याच्यावर जातो कीं नाहीं, म्हणजे सहाशे काही अशे हे झाले...
हा हा हा हा ते ते तर दिसते.
त्याच्यावर किती दिसते मग.
त्याच्यात सहाशेच्या वरच दिसतात ना माझे.
हक मग त्याच्यात कोणी कोणी कोणी कोणी बोलला नाही क मग एकोणवीस.
हा मग ते तरकामीच दिसते ना नाही तर बाकी सगळं कॉल म सहाशेच्या वरच झाले समजा नाहीत जे खाली गेली मग ते खालीच गेले पाच सहा कॉल तर खालीच गेले. तीस मधले झिरो झिरो सेकड वरच कटले नं तें.
हम् हम. हम..
आता कायम काय कुे आता तुमचा झाला की दहा मिनिटा तर होते आता.. त्यायच मला दहा मिनिटाचा..
हा.. ह..
तसगवपागचे कॉर्स लावून बोलायण टेशन नाही.. हम्म आता कॉटसनाला कॉट्स बुलालपूर ते.
नाही काे तुमच्या जवळ.
आहेत ना मी लावित लक्षच नाही राहिला आता येईल सांगतो ह ना म्हणून मी कॉटस लावली कसं. कु येेत काम जातो्ही कामं होती.
हम्म.
हम्म आता अनलसनी उर ननल आयत ना काडस.
हम्म.
अ ना आली ना टास लाज ना मोठली बी आले लागित. सुनीता हगे तेली आली टास्क. हा हे बोलायचे हा हे झालं रेकॉर्डिंगचे ते हा. ढावा आहेत त्याी अडी हजार.
होा ना पूर्ण पैसे आल्यावरच झा आले. ना आपले पैसे राहिले मग हे काय आले.
आा.
निरात ईले आले काय.
हा हा ते आले दोन हजार रुपयेला.
बापरे लवकर चाल त्याची पश्मा.
ला का. आपले काम कधी येतात आता माझेथे चौवेचाळीसच रुपयेलाय फक्त. ह तस् काही आलं ना बोलायचं तेच रेकॉर्डिंगच.
हो काय मजाजेत आलंच नाही पण मी तर करून राहिली पण येऊनच.
काय मा माझ्याच्यात उंदरायला आ तुमचा तर समज कंप्लीटयला माहीत म्हणच झालं कंप्लीट नाही वईल.
हो ना तेस ना मग पण पैसे बी बाकी आहेतेत ना मले.
काम बरोबर आहे आपलं काम दाखवूनच राहिले ते अजून.
एक हजार आठशेच दाखवून राहिलं ना ते बी खात्यात न आले पूर्ण.
माझे मग खात्यात नाही आले की चौचाळीस रुपयेच आले खात्यात.
छाान.
हम्म येतिन म.
नाही एकशे छप्पन आ मले ते आले आता ख एकशे. हजार अे ते आले नाही खात्यात नाही आले अस मग ते झालेवर. माफ.
काय म्हटलं.
ते झाल्या वील मग.
हा येतील ना मग ते झाल्यावरर ते कसं आता काही उशीर लागते काही. लवकर येऊन राहिले बरं ठीक आहे झालं दहा मिनिट.
हो.